हा येते काय ऐकायला.
हा येतोय जरास आवाज हे होतो तुटतोय बघ. हा हा आता येतोय हा मगाशी एकदम क्लिअर होता बघा आवाज. हा, हा हा, मग तुम्ही गौरीला काय करणार आहे ओ.
अ गौरीला आता बघूया या वर्षी काय? मी म्हणतोय आपलं साधच करायचं जरा ह्या वर्षी.
म्हणजे जास्त बसवताय ते नाही बसवणार काय?
नाही ते आपलं आता पाहुण्यांचं पण काय काही असं झालंय.
हा हा होय होय बरोबर बरोबर होय. हो ते पण आहे खरं हा. चालतय की हम्म. त्या मग म दोनच बसवनार आहे का मग?
बघूया अजून तसं काय नाही नक्की.
हा हा हा पाहिन पुढे तेच की तर ताई करू शकत्यात तो पण त्या आपण जाणार आहेत म्हटल्यावर मग. बर सगळ हे होतय तेच की.
हा गावाकड पण आता ती फोन आला होता मग ती काय म्हण यात्रात हाय अं रेव मंगळवारी पुढच्या मंगळवारी. हम्म मग ते का म्हणजे यात्रा काय करणार नाही घरगुतीच आपलं करायच अस झाले म्हणून परत आणि म्हणतील्या,
हो हो तेच बरोबर होय बेंदूर झा बेंद्राच्या वेळेस असते हनी यात्रा.
हा बेंदूर झाले की मग आमची हा.
हा हा तेच की आली की आता होळी हम्म.
मग बघुया बसवायचं पण त बघू आता काय मग तयार आणि काय आणायचं ती, करण्यापेक्षा बर हा ती बी क ते की काय काय अ पालखीचं पण ति लई महाग जातय ग.
होय होय तेवड जा
साडेसातशे रुपयाला ती एक मूर्ती छोटी छोट्या मिळत्या साडेचारशे पाचशे.
होय लय महाग होतय मग ते तेच की.
ते त्याला ती बघायला गेलं पाहिजे अगोदर.
हो होय होय बघायला गेले पाहिजेला.
बघूया मग कसं कसं काय होत आणि ती आता सवय लागली यात ती कस तर वाट वाटेल मग आता.
हा होय तेच की,
हा. लई करतोय त्यामुळे ते थोडस केलं तर कसतर वाटल आणि
हो हो तेवढं आहे खरे दरवेळ करत असतय आपण
तेच की बघुया सोडा तेच की बघूया काय.
तेच आपल साडी नेसवायला कोणाला तर बघितलं पाहिजे मग असणार की कोण तरी असणार कोन तरी. साडी नेसवणार हो हो हो त्यांना विचार आणि ताईच्याकंडन पण कळेल कोण कोण नसवते ते.
हा कसली छान नेसवत होत ती साड्या आणि किती भारी हम्म.
पण तिन प्लेटा केल्या होत्या किती फास्ट करून लावला होता आओ ते. हल्लत पण हल्लं पण नव्हतं सगळ्या प्लेट प्लेट प्लेट करून लावले
तेच की इतक्या गौराईसनी अर्ध्या तासात सगळ्या साड्या नेसऊन तयार.
होये तयार दागिन बेगिन घालून.
होय. तेच की चांगलं करत्या ती पण अं
चांगलं चांगलं हाय त्यांचं.
ह आराधनावालीच्यात पण गेली होती सकाळी सकाळी लवकर.
त्याच्यातपण त्यांनं बसले होते होय?
होय त्यांनी माझ्याकडून नंबर घेतला आणि मला म्हटली सांगा तेवढं. मग मी फोन नंबर दिला त्यांचा आणि मग गेल्या त्यांच्याकडं.
पण त्या आहार न त्या स्वतः पण बसवतात की नाही कमळात वगैरे कशा कशात
अं काय माहित बाई हम्म पण ती
साडी नेसवतेत म्हटलं गौरीला पण त्यांना चांगली नेसवायला येणार नाही. का काष्टटा बिस्टा बरच काय काय नेसवतात कि त्या्.
होय होय हा.
ह तेच की.
लवकर सकाळी सांगितलं होतं तेनी. मग ती अं गेलं होत्या बाई लवकर नेसवायला सवासातला आज काय तर आल्या हे करून बसवून.
हम्म हम् ह हा हा तेच ना.
त्या म्हणता बरं झालं मला सांगितलं ते आल्या बघा आणि व्यवस्थित सगळ करून दिलं चांगलं ने नेसवल्या सांगत होती अस हूँ.
तेच की आणि हे हम् पाऊस पण असणार आहे हो जास्त त्यावेळी
होय पाऊस पण असणार हाय.
हा हा हा पावसा असला की उघड होते मग
होय तेचकी.
असणार आता आता एखादशी झाली की पाऊस चालू होतोय बघा मग.
होय आणि पाऊस चालू होईल परत.
बेंदूर वगैरे ते आम्ही काळात की नाहीय.. भरपूर पाऊस असतो ह. तेचकी.
होय.
हो त्या शिलाई किती घेत्यात हो त्या भाभी ब्लाउज ची?
मी टाकते त्या तीनशे रुपये.
अस्तर त्यांचच का तुमचं?
आस्तर आपलं.
अगंबाई आपलं असतं तरी बी नई तीनशे रुपये शिलाई
कटोरी असत माझं.
होयत कि मग तसच की पनं जास्त होते हो स् स्वतःच अस्तर अस्तर तरी तीस रुपयाच असणार तीस रुपयाचं.
हा तीस बत्तीस रुपयच.
आणि म्हणजे तशी तीनशे तीस साडेतीनशे शिलाई होते. त्यांना अस्तर दे अं सॉरी आपला अस्तर जाऊन पण तीनशे तीस होते ओ शिलाई.
अ होय आण
हा तेच की. अं आपला स्वतःचं अस्तर दिलं की दोनशे ऐंशी. हा आणि मग काय? हो ते बोटनिक वगैरे असल तर शिलाई जास्त हाय त्याची. त्याच मी पूजा. पूजा टेलर्स.
होय ते गांधी चौकात हाय तिथं काय?
हा तेच की लक्कीचं दुकान हाय ना लक्की मेट्रोला लागून आय ते हा तिथ.
हा. किती वेळात दिति शिवुन?
नाय गर्दी असती त्यांच्यात ते भैया शिवतो भाभी माप घेतीया ते भैया शीवतो सगळत.
होय की पण किती दिवस लावतो एक ब्लाऊज द्यायला किती?
पंधरा दिवस म्हणत्यात पण महिना लागतोय त्यांच्यात.
होय?
हा युनिफॉर्म असतात. परत त्या मेडिकल कॉलेजच्या मुल मुली मुली सॉरी मुली पण मेडीकल कॉलेज इंजिअरिंग कॉलेजच्या मुली ब्लाउज तिथनच शिवून न्हेत्यात सगळे.
होय.
हो हो त्या मुलींची पण गर्दी असते तिथं.
हा हा.
तुमच्यात, त्यामुळं काय सांग- सांगितलेल्या दिवशी नाय मिळत.
होय काय हा हा हा.
दुसरी तसं पहिल्यासारखं तुमचं शिवून मिळेल का नाय सांगता येत नाय ओ.
होय काय?
हा कारण आता माझ्या बरोबर दुसऱ्या मॅडमनी शिवायला दिलत. त्यांना जरा ते लूज बसल. माझं ते शीवतो व्यवस्थित म्हणजे माझे आहेत ते त्यांनी अगदी रेडीमेड वाटतात ब्लाउज. असं शिवल्यासारखी नाहीयात ब्लाऊज. म्हणजे चारशे पासून स्टार्टिंग आय मी बोटनेक शिवते त्यांच्यात.
होय.
हा म ते चारशेपासून स्टार्टिंग आय.
होय हम्म हम्.
चारशे, साडेचारशे, पाचशे, साडेपाचशे ते काय काय डिझाईन वगैरे लावतात ना.
हा.
हा त्याला तेवढी हाय शिलाई जास्त.
होय हा.
हम्म. डिझाईन जशी करेल म्हणजे लांब हात शिवले तरी अ वीस रुपये जास्त आय त्यांच्यात.
होय.
हा आपण कटोरी सांगितलं शिवायला आणि ते लांब हात हितपर्यंत कोपऱ्यापर्यंत शिवा म्हटलं की त्याच एक्स्ट्रा पै शे घेतात लेस हा. माझाच मला डबल आवाज येतोय ओ.
नाय हाय की एतुय की मला पण असूदे इउदे काय व्हत.
हा. आणि हे लेस वगैरे लावली काय करायलाल तर त्याचे एक्स्ट्रा पैशे घेतात ते.
व्हय काय हा हा.
हो तस घेतात म्हणजे ए क्स्ट्रा चार्जेस प्रत्यकाचे दहा रुपये, वीस रुपये, दहा रुये, वीस रुपये मंग चांगले ब्लाउज शिवांयला गेले की साडेचारशे पांचशे शिवाई होती.
जाते. होयं मंगलही जातं हां... यांपेक्षा तयांर आणलेली
तयार नाहीतं बसतं आहे कुंठे बसते व्यवस्थित
हां ती सैल वाटते कां एकदंम.
हां नाहीं नाहीं ते नाहीं चांगलं वाटतं आहेती उगचंच आणि. नाहीं ते हे होतं ते कायं एक दोन वेळां घातलं की झालं.
होयं आणि ते आपणं करांडला गेलतो बघं ती सांडी घेतलेली मी. इरकली सांरखी हा त्यांचं. त्यांचं पिको फॉल करूंन आणलं आणि तिचं ब्लाउज आहे की नाहीं. अं त्यांच्या सांडीतलं पीस ते काढलं आणि आमच्या कनी. कन्येला शिवलं छो छोट्यां.
होयं कायं.
हां ब्लाऊज शिवलं तिलां होयं.
हां तो पणं रंग छान आहे हो फांर.
हां ती ब्लाऊज संगीतावानलीने इतकं छान शिवले नां.
होयं हां मी पणं संगीता संगीतामध्यें दोन शिवली बघां मी ब्लांऊज तही. चांगले शिवलेत तिनं पणं संगीतावांलीनी. हम्मं पणं त्यांचं फिनिशिंग चांगलं नाहींये खरं. शिवतांत चांगली पणं फिनिशिंग म्हणजे आंत नं हे करतांत. लॉक करतांत बघां हम्मं आंत नं लॉक करतं नाहींये इथे वरती. प्रेस बटंन आतूंन लावांयचे असतांत ते लावतं नाहींये ती. हां ह्या बारीक सारीक गोष्टीं. ते जे फिनिशिंगला लागतांत ते तिच्यांत नाहींयेत ते तसंच मंग कसं असंच देतांत तो रफं वाटतं ते ब्लांउज. बसतं ते चांगलं पणं ह्यां बाबी पाहिजेत नां आंतन लॉक केलं पाहिजे ओवर्ह लॉक केलं पाहिजे ते. आणि प्रेस बटंन लावले पाहिजेत.
हां.
ते व्यवस्थित हे होतं ते.
हम्मं हम्मं सांडे चारशे रुपये. साडे चारशे होयं.
कशं शिवलेख आहे तुमं बोटनेक वगैरें शिवलां असेल बोटनेक.
होयं अस्तंर सहित घेतलं बाहि तेवढं.
हो आंहो मी. मी कां नाहीं ती तुम्हीं मलां सांडी एक दिली होती नाहीं पिवळी बघां. घेतलेली सिल्कची.
हां.
त्यां सोगांजी म्हणांयच्यांत नां सीमी पेंट त्यांला. त्यांतलं ब्लांऊज पीस काढलं नाहीं त्यांच्यावर सिल्कचं घेतलं त्या संगीता वालीकडे शिवायलां दिलं होतं. मी साधं शिवांयला सांगितलं ब्लांऊज साधं एकदंम. म्हणजे अस्तरचं पणं साधं दोनशे रुपये कां कायंच शिलाई घेतली होती गेल्यां वर्षी. दोनशे कां कायं तरं दोनशे हां मी अस्तंर दिलं होतं आणि साधं शिवां म्हटलं की. दोरी नाहीं कांहीं नाहीं कांहीं नाहीं. फुलं बांया इथपर्यंत आणि साधं मागं गळां पणं नव्हतां काढलां. गळां पणं नाहीं हम्मं. ते दोनशे कसां सवां दोनशे घेतले होते तिने शिवलेय चांगलं तरं पणं. जे मी म्हणते त्या गोष्टी आ करत. नाही ती हा ते केल पाहिजेला, मग ते जरा हा व्यवस्थित हो हे होते. शिवते खर ती चांगली.
हा. हा. बर. हम् ते छान दिसते खर. साडी आणि ते ब्लाऊज असल का नाही. सारख भारी भारी दिसते लय भारी वाटते.
म्हणजे अस काय फुगा वगैरे. ब्लॉऊस शिव लाय काय त्यान स्लीव ला. ह त्यामुळे त्यामुळेच बरोबर बरोबर त्यामुळेच. माझे पण तसले शिवलेत की मी तीन चार शिवलेत बघा तसली.
हा- हा
हा तस तिथून त्यांच्या त्याला शिलाई जास्त आहे खंर.
हा नॉड पण लावलेत त्यांनी त्यांच्या त्यानी ते काटातून ह त्याला डिझाईन केल्या नॉडला खाली.
होय काय हा हा मग चांगल छान केली आसनार. हम हम्.
त्यामुळे चांगल.
एकच मिनट ह.
हम्म हा -हा ठेव हा.
हा -हा